हॅलो एक मिनट हा
हा
हॅलो हॅलो आ मी पण एक कॉल करायला सांगितल. होता तवर तुमचा आलता.
हा हा असू दे आता बोला माझ्यासग, आवरल आता बघा आता जेवणाला जरा सुरुवात. केल्या थोडं हे करायचंय पाणी एक येतय पाणी यायचंय.
हा हा
आता जेवण आवरून तेन पाणी भरून मग आणि काहीतरी बघायचं कामाच! होय.
तुमच्याकडे असं सण कोणता मोठा साजरा करत्यात?
शहरात असं म्हटलं तर बघा क नि बेंदूर एक मोठा आस तोय.
हम्म.
शिमगा एक असतोय तसं म्हटलं तर म्हणजे कोकणी पद्धत काय, आणि शिमगा झाला की
हम्.
नाही माझ गौरी गणपतीचच की, दिवाळी पण एवढी मोठी नसत्या कारण दिवाळी सगळी कणी भाताची कापणी वगैरे चालू अस त्या. त्याच्यामुळं दिवाळीचा पण एवढा नसतोय मो मोठा सन.
हा. आमच्या हिकडं, हम्म शीमग्याला खूप कोकनात बघा अशी माणसं नाटक सॉंग करून फिरत्यात ते असतात का तुमच्या इकड?
ते आमच्या साईडला नाही ते पण आतल्या कोकणातल्या साईडला हाय वाटत ती पद्धत. ते वरचे कपडे मास्क वगैरे घालून फिरतात तेच ना भ्या घालतात लोकांना ते.
हा मोठी पोर सुद्धा त्याच्या पाठलाग करत्यात बघा ते त्याच्या माग पळत्या ती पुढं पळ माग लाग
ती पद्धत आहे त्यांच्या गावामध्ये का नाही त्यांच्या पहिलापासून पारंपरिक पद्धत आहेत, त्यांच्या कडल्या भागातल्या त्या आमच्याकडं शिमग्याकडं कस असते सांगू काय? प्रत्येक घरपती प्रत्येक माणसान जाऊन सगळ्यांच्या मध्ये ते अ अ दे देव तेला काय म्हणतात हो ते. त्या देव असं काय म्हणतात त्या ते सगळ्यांच्या जाऊन तोडून ते झाड मोठी झाड आणायचं पूर्ण
हा.
आणि ते हुभे करून त्याची पूजा करून तिथं ते शेनकुट--मी सगळ्यांचे मिक्स करत सगळ्यांच्या सगळ्या गावाची तेथ ते पेटवत्यात होळीत.
हा हा हा हा हो देेव हा.
हा त्याची पूजा तेन करून प्रत्येक जण तिथं पुरण आपल्या भाताच वगैरे नैवैद्य दाखवून तिथं असं मुलं वगैरे खेळतात गाणी म्हणतात बायका
हा
त पण न पूढ कोकनात एकदम मोठ्या पद्धत त्यांचा शिमगा मोठा सन असतोय
अ
तुमच्याकड शिमग्याला काय पोळ्याच असतात ना
हा
तुमच्या्कड शिमगयला काय पोळ्या च असतात ना
शिमग्याला पोळ्याच करत्या आणि
हम
अ ह्याला गौरीला कनी हे एक ठिकाणी कनी हेच निवद पण असत बोघा मटणाचा
प हो ते पण तिकडले य काय
हम हा म्हणजे ते असं म्हण त्यात की गौरी संघ येताना म्हणजे महादेवानं हे पाठवलंत भूतसंघ भूताटकीे संग पाठवलेली वाटतं म्हणून त्याच्यासाठी ते निवद दहिजी केली जातात वाटत मटणाची पण आणि शाकाहारी पण असं ताट केली जातात
जातात का हा हा पहिल्या पारंपरिक पद्धती आहेत हो त्या
हम गौरी गणपतीच्या सणाला पण मजा येतिया,
होय होय
हम् सगळी माणसं एकत्र येत्यात ना हम् हम्म माणसात कस आपुलकी राहत्या नाही सणांच्या कारण
आप फुलकी होयस की
हम् कोणत हे असस हम्म कोण अस कधी एकामातन वेळ काढत नाही एकमेकांच्या घरी जायला तेव असं गौवर गणपती असं असत की जेणेकरून माणसं एकत्र पण येत तेवढच सण साजरे पण होत्यात आपण पण खुश राहतोय,
काय सांगूत इकडं गणपतीत ना अ पारंपारिक पद्धती गौरी च्या. तिकड ज्यादिवशी गौरी येतात. त्या दिवशी आमच्याकडे भाजी भाकरी करून नैवेद्य म्हणजे असं त्याची शिदोरी म्हणून आपली लेख एक प्रकारची लेखच अस साजत असतात. त्याच्यामुळे चार घरातली हे शिदोरी वाटाय लागत्या, परत आमच्यासारख्या अशा प्रत्येक सुनांची परत दिलेल्या लेकिंची अशी म्हणून आमच्या पण आमच्या माहेरासनी येत्यात हीकडं. असं ती पण एकमेकांना वाटाय लागत्यात. आणि त्याच्याबरोबर शिदोरी म्हणजे काय गोड लाडू खाज्या अ परत बालुशा वगैरे वेगळ असं वेगवेगळं असतं. त्याच्यासोबत साडी घेत्यात म्हणजे एक प्रकारची ती सगळी शिदुरीच ओ. हा नवीन कपडे पण होय.
डे पण मग सगळी चैनीचं म्हणा तुमची. हम्म, हम्म. हम्म हम्म, मग.
आणि ते त्यावेेळेस कसं बायकासाठी चार घरच्या चार बायका येऊन जीऊन खाऊन आपल्या बारा एक वाजेपर्यंत गाणी म्हणतं गणपती बाप् पांच्या समोर खेळत हो फुगड्या ते घोडा वगैरे चालूच असतोय कार्यक्रम त्या ज्या माझी मज्जा असते कु
नाही नाही होय ते आहे
होय आम्हाला पण आता फक्त गणपती आता काम लक्ष नाही कधी महिना आम्ही दिवस मोजत बसतोय कधी बाप्पा येतात कधी गणपती बाप्पा येतात हम्म.
ते आनंदी हाईस.
होय. होय. होय. त्याच दिवसाची आम्ही वाट बगतोय फक्त.
हा... ते. कस? सण एक वेगळा हाय. नाही म्हणून, त्यासाठी...
वेगळा हाय. व्हय. व्हयस कीं, व्हय.
हं. हं. आमच्याकडे दिवाळी मोठठी असते. दिवाळीला नवीन कपडे म्हना, फराळाचं म्हना.. तवा माझ्याकड. कुठं गेला मला नाय माहित? ते जेवलेत आनी कुठं गेलेत? गेलं असतील. ना. हॅलो! हॅलो! हा, मला वाटलं काय आवाज गेला कीं काय? हा. आमच्याकढ कडं दिवाळी मोठ्या नसत्यात ना. कपडे म्हना, घरात फराळाचं म्हना, आमच्या इथं दिवाळीच काय महिनाभर चालू असतया. अ.. गोळ्या म्हना वेगवेगळ्या प्रकार च्या ज्यात विकायला म्हना, मार्केट कस हे सगळं जाम आं स्तय कपडे नवीन नवीन त्या... तं. आणि.... खायाच तयारी के रानामलाच्या दुकानात कशा ऑफर चालू होत्यात? खरेदीवर
हं. गेलीच कोन? पन मी आलो तवाच चाल्लेली कुठं? हा.
रिकामा ऑडिओ आस पन असत तय आनी. अहं.
कुठं ते?
रिकामा ऑडिओ
हं
हो. हा. फराळ
नाही हो महागले.
हा हा. नाही आता उन्हाचा क ना दर वाढलाय आता लईच मागणार पाऊस तु उठल्यावर उलट. दर वाणार ते जास्त कमी होणार नाही.
होय होय आमच्याकड पंचवीस रुपये पावशेर आहे बघा तुमच्याकड कसं आहे.
आमच्याकड हायेच. सववीस पंचवीस येईल तसा आहे तीस रुपये अर्धा ला अर्धा देत्यात. बस कर. त्यात.
हा हा. कोतमीर पण होय आता या उन्हामुळं पाऊस असल्यामुळ कोथमीर पण लावल्या. हम्म ना हो माहगल्या नाही.
आणि काय मग.
पहिला फराळ कर.
दिवाळीला वय आमच्याकड लाडू चिवडा शंकरपाळ्या हा. ल अरे हेच की आमच्याकड कस कापणीच दिवस असत्यात ओ तुम्हाला एवढी काय दिवाळी मोठी नसत्या नय
ह आमच्या इकडं करत्यात सगळं चकली, चुडा अनुल, शंकरपाळ्या, लाडू गऱ्याच लाडू परत बेसनच लाडू, बुंदीच लाडू कोण शेव पाडतंय हा परत बऱ्याच प्रकारे काय, काय, काय, काय करत्यात लक्ष्मीची पूजा मांडत्यात मग मोठी अस करत्यात एक मेकिंच्या घरी पायाा पडायला जायचं त्याज घेऊन त्या दिवशी कपडे घालून मग दुसऱ्या दिवशी पाडवा तिसऱ्या दिवशी भाऊबीज म का हाय चार पाच दिवसाचा सण र
होय होय चालूच की होय हम्म
मोठा सण भारतातला सगळ्यात मोठा सण म्हणून मानला जाणार सण
मानत्यात होय, होय
हम्म मग आणि काय
तेवढंच पण माणूस आधी म पण करून करत नाही सणाच्या ह्यानच ते करते
अ मग घरही तर खायला करीत अस ची लाच की तुम्ही
घरात म्हणजे आ आमच्या सासू सासरे पंढरपूरला जातेत कधी आसच केले के नाही कधी मग कामातन वेळ मिळाला तर असेल त्या टायम काम करायचं चकल तेवढ्या
नाही खर दिवजर का विना करत असतील ला की हा तेच मग
चहा तेन ठेवू म